आपला दम नसतोय काय तुला करूपर्यंत.
आ तु डबल टिकक दिसना नेटच बंद दिसायला लागले आणि.
आई! कसं काय?
कसं काय म्हणजे आता?
नेट ऑनच आहे. नेटवर्क इशू असलं की, असं होतय की थोड.
नटवर्क वयफाय हा नेट.
वायफाय कुठे ह घरात आहे? आमच्या मी इकड माझ्या नेटवर आहे मी वाया. नाई, त श्रेयस माझ तीन नाही चार कॉल वेस्ट झालाय तुझ्यामुळे मगाशी उ चरलने ते पण काउंट झाले. आता ट्वेंटी फिक्स्थ कॉल आहे हा माझा.
अजून तुला तीस कॉल ब बोलायचय.
पाच कॉल खरं त्यातलं माझा तर चार वेस्ट टोटल झालात कॉल. एकशे ऐंशी निमिट बर. तु तुला अजून आलंय क खरं टास्क? टास्क आलाय?
मला अजून काय चकडलं नाही ग.
दोन दिवसानंतर येते म्हण सांगितलं हो तर.
मता आज कि तो दिवस आहे.
दुस दोन दिवस नंतर म्हण. म्हलो मी दोन दिवशी म्हणलो काय दुसऱ्या दिवशी
अवघड पैसे काय तर कमवून काय तरी घ्यावं म्हणतो.
रिफ्रेश रिफ्रेश करायचं टास्क साईडन.
आता रिफ्रेश करून बटन बाद झाले, रिफ्रेश करतो.
तस नाही. नाही अजजिबात नाही. उचलणारच नाही.
ग थांब कट करत जा.
मन क करशील.
का?
उचलणार की बाबा तुला टास्क तर घेऊ द्या आ ती टास्क आल्यावर बोल.
आता पहिलं कसले येत मग?
अरे ते त्यांनी दिल त्यावरचते ते काय माझ्यावर असते तुला ट्रान्सक्रिप्शनच पण येऊ शकतय. किंवा कॉलचा यूज शकतोय काय पण ये तुला.
हो का?
त्यांच्या जे टास्क अवेलेबल ह आहे तस येईल. पाठवतात सगळ्यांना सेम टास्क येत असतो.
चालते,
मम्मीला आमच आलाय फोन फोन फ्रेंडस आहे टास्क.
मम्मीच्या पू न,
हम्म त्यावरन पण करा,
मग काम करत जासं इकडं मम्मीला तूच मम्मी लावत जाय की,
हा मम्मीला विचारायचं मम्मीला विच, बिचार्याच भाजी कसं करायचं सांग म्हणायचं,
बि कुठे लांबर होत र,
तू काकुद्यांच्या घरात थांबायचं, काकूच्या घरात थांबायचं तुमच्या.
आणि इकडन मम्मी लावालावास
हम्म.
तेच करणार आहे म्हटल.
तर तू काय मला रेसिपी सांगणार आहेस काय आज नाही येत आता
आं.
नायग ह प नाई.
हो.
अडमिशन करूनणार का?
हा हा हा करून म करू म
एक तारखेला चालू होणार आहे.
हे.
मग एक
हा. ह. कोण करण
आता बुधवार एक तारीख आहे ना.
होय नि
काय करायचं नाही.
ऍडमिशन करून यायचं नी
विचारवली तू कुठे जाणारच सांग ना स्वत
अरे बाबा माझं नाही चारलं अजून काय सांगू तुला
अससच असस.
आमच रजिस्ट्रेशन प्रोसेस अजून चालू. झाले नाम्ही जुलैला चालू होत्या. मग ऑगस्ट ला वगैर ऑगस्ट एंड ला वगैरे कॉलेज चालू होतात.
मग तू लांब जाणार का इथंच थांबणार.
सु देखवर ज
आ.
मला भेटत नाही द कॉलेज पुण्याच कॉलेज टाकलोच नाही तर कसं भेटेल.
मग कुठलं टाकलेस.
अजून टाकायची प्रोसेस पण चालू झाली नाही मग तेच सांगवलं तुला सुरुवात अजून कशाची झालेली आहे ते द प्रेफरनस कॉलेज टाकायचं, तेच अजून प्रोसेस चालूच झाली. एडमिशन लगेच कसं होईल?
भा टाका जेत
पाच का दहा टाकायच असत्यात ते राऊंड वाईज त्यातनं की नाही आपल्या मार्क प्रमाण सगळ्या कॉलेज मध्ये भेटत नाही, पहिल्या राऊंड ला कुठलं तर कॉलेज येणार. म्हणजे त्या दहापैकी जर असलं जागा तर नाहीतर येत नाही, मग दुसऱ्या राऊंड वाट बघायचं. राऊंड ला आपल्याला पाहिजे ते कॉलेज आलं तर ठीक घ्यायचं नाहीत होल्डवर ठेवायचं फ्रीज करून. ह तर. पैसे देऊनो, थोड पैसे देऊन, ऍडमिशन साठी ठेवायचं. हा नाही तर तिसरं बघायचं आपल्या पाहिजे पाहिजे इथे काय. आणि आहे त्या प्रोसेस चा
तुम्हाला काय कमी नाही त्यामुळे चालतंय.
ते नाही रे.
व्हय काय? उगच सगळी पुणे मुंबईला शिक कायला नाहीत.
सगळी कारण अ सगळ्यांचं परसेंटेज चांगलं होतं म्हणून त्यांचं तिकडं ऍडमिशन चांगलं झालंय. माझं म्हणून झाल
तुझं पण जाणार की म तिकडे. का?
ह्या पर्सेंटेज ला कसं होईल?
किती छत्तीस?
म.
छत्तीस कसं काय पडल्यात ग तुला?
पर्सेंटेज नाही ये ते पर्सेनटाईल हाय, पर्सेनटाईल कसं असतंय? ते, अ समज माझ्या मार्क्सशी लई जण असले किंवा माझ्या वर खाली तर ते नॉर्मलायझेशन म्हणजे कट कट कट होत होत तसं पर्सेंटाइल काढत्यात ते. त्याला आपलं, मार्क्स पडले ते किती मॅटर करत नाही.
आ.
हे लई घाण हाय पर्सेंटाइलच मेथड, त्या ह्या कसं केल्यात सॉट म्हणजे स्लॉट वन, स्लॉट टू असतय ना? ह्या माझ्या टायमिंगच्या सगळ्या बॅचचं मिळून काढत्यात, मग तेव्हा वेगळं. तर ह्यावेेळी कसं सेंटर सेंटर वॉईज, आता फक्त माझं कॉलेजच सेंटर होतं. माझ्या सेंटर वाईज काढल्यात त्यामुळं असं आलंय. परत पॉवर ऑफ बटन दाबल्यालास कणी, माझा व्हॉईस जोरात आला मला.
काय?
मला व्हाईस माझा आवाज मला जोरात आलता, पॉवर बटन दाबलं की होतंय तसं.
होय काय?
हा. हा माझा पंचवीसवा कॉल हाय. आणि पाच मग झालं
तुला माझ्या हेज्यातलं कमिशन देतो की.
काय करू?
माझ्या काॅलचेवेळी कमिशन देतो गं शंभर रुपये आले की वीस टक्क कि तुला.
नुस्तं तुला घे पैशे.
म आत्ता मला देणार क नी?
इ एप आर आय येऊ तर दे.
विचारालोय गं.
जास्त कॉल फक्त सौरभ सुंत्रेला लावले बिचारं लई वेळा हां चालतंय कर चालतंय गं. निम्मं कॉल तर त्या सांत्र्याला ममी जरा अंग गरम वाटलंय काय बग. नई मला माझ्या हाताला लागलं जरा गरम. काही नाही करायल्या.
अगं बोल गं, बोल की जरा.
अरे बोलतोय रे, बोल की तू.
मायाडं काय नसते, तू आता कसं बोलालतीस, तसं काय नसते म आमच्याडं. आता काय सांगू मी? कायतर विचार म्हणजे सांगाय येतंय.
काय विचारणार?
आता मी कसं विचारलो तसं विचारायचं ग?
नको तवा असं बोलायला आठवतय, तुला बोलायच्या टाईमिंगला
आं.
बोलायच्या टायमाला असं आठवत नाही नको तवा काय आठवतय?
क तुला कणी
साहिल आला नाही काय रे?
ताप बरा झाला.
ताप नाहीच आला.
सर्दी, सर्दी, सर्दी कमी झाली.
होय घरात हाय.
का?
दुपारचं झोपायच पूर्ण बंद झालय.
पूर्ण बंद झाला.
म्हणत होता.
बरं झालं की,
गोळीमुळे त्या दोन गोळ्या आणलेल्या दुपारी रात्री त्यामुळे
काय?
गोळी दोन टाइम खाली त्यामुळ कमी आलं.
फोन लांब धरलेलीस क नी
नाही जवळचं हाय.
आता आता एकदमच क्लिअर आवाज आला आणि आत
ते मी पूर्ण तोंडाजवळ असं कॉल घेतलेलो फोन म्हणून
तसं धर ना.
म मला तू काय बोलतेलं ऐकू येत नाही ना? कानाला नसतय मग फोन स्पीकर नाहीए ह्याला
होय मी आता मला आवाज इना माझा नीट आवाज इना
तुझ यालय कीे फोन ला यालाय कानाला लावून, फोन तरी बोलालाईस मी बिन कानाला लावून म कस बोलू.
कसं बोलाल्यास तू.
आता कानाला लावून बोलाले जर तोंडाजवळ असं घेतलं, की काना जवळ फोन नसतोय लांब असतो.
तू तोंडाजवळ का घ्याय लागल्यास.
आता बघ हा व्हाईस आला नाही म्हणून घेतलेलो, म्हणून सांगालोय तर
का बास केलीस?
झाडं सगळी लावून झालेत की,
आणि ते प्लॅस्टिक च्या हेच्यात
नाइ त्यात लावायच हाय. काल मला बर नव्हत, काल बरं नव्हत म्हणून राहिलं.
एकाच दिवशी हू म्हणून केलीस,
हांतरुण टाकून झोपलीस.
तस नाही रे मला जरा आदल्या दिवशी पण जरा, बरं नव्हत तेवढं वाटलं नाई, बॉडी सिमटम द्यालति पण मी अ इग्नोर केलो. आस झाल
वर्कआउट केलीस काय?
हम् आजाय पण आता वर्कआउट पना अल्ता नी वर्कआउट नाइ काय करत नाइ अंगात जीव तर पाहिजे करायला वर्कआऊट अंगात जीव तर पाहिजे वर्कआउट करायला.
चालायच जरा जास्त.
नाही वाऱ्यात तर अजिबात नको.
तुला असं वर्कआउट करायचं
असल काय नाही, मला फक्त झोपायचं आवडतंय.
ते ताप तस पाहिजे, जेवढं झोपल तेवढं ताप कमी, म्हणजे तुझं कमी होतय.
आ
एक मिनट थांब. बोल.
कुठ ठरवल्यास काय नाइस फिरायला जायचं. पोरी-पोरी मीटअप करत नाही असा
मिटप करत नाइसा काय? हॅलो हॅलो हॅलो